हॅलो. हॅलो.
हॅलो आवाज आला का
अ बारीक आवाज यायलाय..
बारीक आलंय.
हो. हा आता यालाय की.
काय करताय?
काय नाही हाय बघ जेवण चालू आहे.
होय का?
चहा तेन झाला?
चहा झाला कामावर आहे.
हा हा, लईच बारीक आवाज आलाय कस काय, हॅलो.
का?
नाही बारीकच आहे अजून पण,
ऐकू येते ना तुला?
ह. हॅलो.
हलो
हा हा आता यालाय..
अला काय?
हा आला की.
चहा नाश्ता झाला का नाही म्हणलं.
हो झाला की तुजा नाश्ता झाला काय?
होय. कामावर हाय.
हा हा किती वाजता चालू होते काम-
साडेसातला.
हा दुपारी जेव्हा जायचं काय?
आता बाराला, जेव्हा शिती होत्या
हा मग बारा वाजता, जेव्हा गेल्यानंतर परत कधी यायचं
एकला एकता छुट्टी असत्या नाही जेव्हा
हा, हा
न
अजून परत आणि बारीक याले आवाज.
अ् हा बोल.
हा एक तास सुट्टी असतं काय जेव्हा.
होय.
हा, हा
तीन ला सुे
हा, पाऊस आहे काय?
पाऊस हाय कि बारीक.
हा, आमचा इथ हाय कि मोठा आलता आता.
आमच्या इकडं सकाळ पसन ऊन पडल्याल, आता पडालाय.
हा, हा.
मग काय नाही काय चाललय, जेवण वगैरे झाल काय नाही?
जेवण वगैरे चालू हाय, बटाट्याची एक आमटी करायची हाय.
होय काय? आणि भाजी?
बटाट्याची आमटी, भाजी जरा डाळकांदा आहे.
हा, हा.
मग, चालतय तेवढं, हम्म.
जास्त डाळी खाताय कि काय?
हो डाळी पण असत्यात, भाज्या पण असत्यात, भाज्यांचा, कंटाळ आला की डाळी असत्यात.
हा, हा.
हा, संध्याकाळच जरा काहीतरी भाजी असत्या नयी. डबा एक असतोय, संध्याकाळचा त्यामुळे भाजी करत्यात.
हा, हा.
हम्. अजून काय मग? फिराय तेन जायचं जरा प्लॅन करा कि, जाऊया फॅमिली, ट्रिप.
सध्या तर नाही.
काय, ते?
आता दिवाळी मध्ये. सध्या नाही जमणार, म्हणलं.
हा, हा, हा, मग कधी?
दिवाळीमध्ये, दिवाळीत कस सुट्टी वगैरे असते नयी सगळ्यांना.
हा, हा, हा.
त्यावेळी.
हा, हा.
जायाच. तुम्ही काय घरीच असताय काय?
होय, आता घरीच असतोय मी.
हो, हा.
कॉलेज, तेन मग चालू झाल असल कि?
नाही, आजून, अजून रिझल्ट लागायचा हाय.
हा, हा. हम्.
जमना काढणारा.
हा, हा, हा.
आणि पुढं कॉलेजला ऍडमिशन टाकल्यावर मग आणि काय काम बघणार आहे का नाही दुसरं?
बर, पार्ट टाइम करायची कि.
हम्म, हम कोर्स तेन करायच जरा कम्प्युटरचा झाला असला तर त्याच्यावर काहीतरी कम्प्युटरच्या कोर्सवर काहीतरी काम बघायचं.
हा मग टॅलीवर अकाउंटिंगचं काम मिळतय की
मिळतय व पण कस स्टार्टिंगला पेमेंट कमी असतय ना त्याला
हा सुरुवातीला कमी असणार नंतर नंतर न वाढते
पण आहे
ते तेच बघायचं नॉलेज कस नॉलेज पण मिळतय क कॉम्प्युटरचा आपल्याला
हा ते पण
जे विसरत नाही कम्प्युटर क्लास वगैरे झालेला त्यामुळे त्याच्यावरच बघायच शक्यतो
हा हा त्याचा प्रॉब्लेम काय होतोय ते गाडी लागत्या ना त्यासाठी अ सगळे व काम गावात आहेत ट्रेनचे खरं मोठा प्रॉब्लेम आहे
म्हणजे आत्ता काम आहे ते जवळ आहे काय
हा ते घरापासून जवळ आहे
हा हा हा
पगार चांगलय
हा
तुमच्यावर कोण आहे काय कोणता वगैरे
काय ते
कोर्स तर कुठला नवीन आहे का म्हणलं
नवीन कोर्स
हा
अ नाही ना असं नाही सोडा कोर्स देण काय नाही आता टॅली झाल्या म्हटल्यावर आणि कोणता कोर्स करणार
समजल नाही तुम्हाला माहित नाही का
नाही हो मला एवढं नाही मला एवढं असं जास्त काय माहित नाही अजून काय मग आता काय गणपती आलं तयारी तन चालू
होय चालू आहे
गणपतीनी तन ठरवला का नाही
महिना बाकी आहे
हा हा
ठरवायचा आता
ठरवायला होय किती रेट आहेत तरी गणपतीचे ब लहान गणपतीच रेट
हा यावेळी जास्त
हा हा
ह एक दिडताची मूर्ती काय गेल म्हणतात तर दोन हजार पाहिजे बारकी हा रेट वाढलेत नाही आता भरपूर. त्या ते युद्ध चालू आहे
हा
कलरचे वगैरे रेट वाढल्यात
हा हा हा ब.. तुमच्या मंडळात फक्त गणपती बसतोय काय देवी पण बसूवत्यात
नाही नाही फक्त गणपती असतोय आमचा महीला तेडटचरां कर दखो ना आ आमच्याइथ देवी पस्तीस चाळीस वर्ष झाली.
हा हा
वडा अठ इंची काची. ऑफ स्टॉक आहे.
हम्म हम्म
बघा की किती वाजता आला हा.
हम्म भरपूर झालं कि साततीस अडतीस.
आमच्या भागात सगळ्यात जुना मंडळ आहे त्या.
होय आता नवीन मंडळांनी झाले असतील की?
गणपती होय भरपूर झाल्या होय गल्लीत एका मंडळ चार पाच मंडळ झाला. पहिला एका भागात एक मंडळ असायचा आता एका गल्लीत दोन दोन तीन तीन मंडळ. त्यामुळे आता पहिल्यासारखी मजा राहिलीच नाही.
हअ
महाप्रसाद वगैरे मोठ्याने असतो आमचा.
किती दिवसाचा किती दिवसा असते गणपती तुमचा?
आमचा सातव्या दिवशी विसर्जन असतं.
मग महाप्रसाद ते नासेल की?
होय महाप्रसाद आठल्या दिवशी असते सहाव्या दिवशी महाप्रसाद असते.
हअ
आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन.
ह ह मग काय नदीला विसर्जन?
होय नदीलाच विसर्जन.
हम्म हम्म
पहिल्यापासून नदीलाच करतो.
हा
आमच्या एक म्हटलं तर सगळ्या गणपतीच आमच्या म्हट तर गणपती जातो सातव्या दिवशी. बाकी सगळे नव्या दिवशी नव्या दिवशी अकराव्या दिवशी लागतात.
हा हा
सातव्या दिवशी पण जास्त सोडत नाही रे. शक्यतो नाहीतर लईच नव्या दिवशी पहिल्यापासून. हो माझ सातव्या च सात्या.
हा हा
तुमच्या इथे गणपती बसता का नाही गल्लीत?
आ
गणपती गल्लीत गणपती बसता का नाही?
होय आमच्या इथं पण असते की गल्लीत गणपती.
हा हा मोठ्यांना असेल.
होय मोठ्यान आमच्या इथं. सोसायटीत फक्त एकच गणपती बसवतो त्यामुळे मोठ्याना असत.
होय का? हा- हा तसच पाहिजे याचा प्रत्येक विचार मंडळ झाला.
हम्म.
एक एका वार्डात एकच मंडळ पाहिजे मज्जा येत मतदान पण होते. देवी उठताय काय?
होय देवी जरा आम्ही राहतोय. तिथून जरा अस खालच्या साईडला बसवतात देवी.
हे गणपती देवी दोन्ही पण का?
दोन्ही पण असते.
आमच्या भागात देवी जास्त नाही. आमच्या भागात दोन ठिकाणी फक्त देवी बसतात.
हा - हा.
जास्त करून गणपती करतो.
हा - हा - हा.
त्यात ती दीवी कडक असली तर.
हा.
महिला एक दोन मंडळ फक्त का एवढं फायदा.
मग त्यांनी गणपतीनी बसवत नसत जी देवी बसतील.
नाही गणपती -गणपती पण बसतोय.
बसात्यात व्हय. जल्लोषच असतोय अकरा दिवस.
जल्लोष? ते अकरा दिवस वेगळंच असतंय.
होय.
तुमची मग मिरवणूक ते निघत असेल की मोठ्यान?
वाय वाय आमच्या दरवर्षी काय नसतय.
ह.
दोन तीन वर्षातन एकदा अस आमचा मोठ्यान म्हटला तर महाप्रसाद आसतोय.
तयारी देण चालू असेल मग म मांडव वगैरे घालायची?
होय. ह मांडव काय आमचा त्या फक्त पत्रा मारल की झालं. बाकी सगळं अँगल तयार असत.
हा - हा.
आमची मंडळ दरवर्षी जागा फिक्सच आहे म पत्र तेवढं मारायच.
मग किती फुट मूर्ती आणताायच तुम्ही?
आमची मुर्ती लय मोठी असात्या लयत- लय साडेसात आठ यावर्षी आणायच म्हणतोय मोठी मूर्ती.
हा - हा.
बजेट पण बसाय पाहिजे ना तस.
व्हय.
मोठी मूर्ती घ्यायला गेलो ना परवा चौकशी करून आलो आम्ही.
हा.
आता समजा दहा फुटांची मूर्तीय. तर एक फुटाला त्याला तीन हजार रुपय दयाला लागतय. हॅलो. हॅलो.